हॅलो.
हा हॅलो बोला.
आवाज येतोय ना माझा
हा यालाय.
अं आता अ आपण रेसिपी बद्दल बोलूया. पहिलं सांगते बघा हम् एक. थोडं म्हणजे तुम्ही एक बऊल भर असं थोडंफार म्हणजे पावशेर अर्धा किलोच करणार असाल.
हा.
ते नाचो कुरकुरे म्हणतात बघा ते पॉकेट मध्ये रेक्टँगलमध्ये
हा हा.
तसली तर काय करायचं एक पाच सहा टोमॅटो घ्यायचं मिक्सरला लावायचं. एकदम प्युरी करून घ्यायची त्याची आणि तेच चाळण-चाळ- चाळणीन चाळून घ्यायचा.
हा.
हा परातीत चाळायचं त्याला आणि त्यात चट णी मीठ हळद गरम मसाला जिर पावडर असलं तर जिर पावडर आमचूर पावडर असलं तर आमचूर पावडर चाट मसाला असला तर चाट मसाला साला आणि हम् आणि ह्यात एवढं सगळं मसाला असल तर मसाला घालायचा
हम्
आणि त्यात गव्हाचं पीठ तुम्हाला पाहिजे तेवढं आत-आता गवा- गव्हाचं पीठ घालायचं कारण की नाही अं.. मैदा आणि ते मैदा हेल्दी नसते ना मुलासनी म्हणून गव्हाचं पीठ अ चाळून घ्यायचं एक पावशर एवढं पावशर आणि पावशरच्या वर जरा असं
हम्म हम्
आणि मग आता आम्ही अर्धा किलोच करालोय की नाही मग कि नाही त्यात थोडं एक वाटीबर अं.. तांदळाच पीठ चाळून घ्यायचं त्यात हॅलो हा ता-तांदळाचं पीठ त्यात चाळून घ्यायच आणि तो पीठ जेवढं अं.. ती प्युरी असते की नाही टोमॅटोची तेवढ्यातच पाणी घालायचं नाही तेवढ्यातच ते मळून घ्यायचं
हा हा हा
मळून घ्यायचं आणि अं.. मळल्यानंतर कि नाही एक दहा पंधरा मिनिटं त्याला ठेवायचं
बिजत ठेवायंच
हा भिजत ठेवायचं दहा पंधरा मिनट आणि तुम्ही त्याला चटणी पण करून घेतला तर चाल- चालते मी तुम्हाला चटणीची पण रेसिपी सांग
हा हा चालतय
ते साईडला ठेवायचं आणि दहा पंधरा मिनटं झाले की त्याला अ आपण चपाती कस लाटतोय तसं लाट तुमच लय जाड नाही लय पातळ नाही मीडियम साईज मध्ये लाटून घ्यायचा
हा
घ्यायचा आणि त्याला आपण चाकून किंवा ते कटर असते बघा..
हा
त्या कटरने कणी त्रिकोणी आकारमध्ये कट करून घ्यायचं. त्रिकोणी आकार म्हणजे कसं गोल मग गोलमध्ये घेतो आपण अस ज्यामध्ये कट करायचं म्हणजे त्रिकोणी व्यवस्थित ते कट करता येते. हा झिगझॅग मध्ये कट करायचा. ते झालं त्याला तेल गरम करायला ठेवायचं आणि तेलात तळून घ्यायचं. हॅलो...
ह हा
तेलात तळून घ्यायचं छान एकदम मस्त कुरकुरीत होऊसपर्यंत गॅस बारीक ठेऊन चळून घ्यायच. तळून घ्यायचं. तळून सगळं बाजूला काढायच. बाजूला काढायचं आणि त्यात कि नाही अ तेल गळायला ठेवायचं. तेल गळल्यानंतर त्यात जरासं आणि जरासं आमचुर पावडर किंवा अ चाट मसाला टाकायचा आणि खालवर खालवर खालवर हलवायचा त्याला
हा हा
आणि मुलांना द्यायच लई आवडीन खात्यात मुलं
छान लागत असल.
छान लागतय. एकदम मस्त लागतय आणि जर मुलं चटणी जर मागितली तर कसं करायचं एक दोन तीन कांदे घ्यायचे. दोन तीन टोमॅटो घ्यायचे. भाजायचे. अ कट करायच. लांब लांब कट करून कि नाही गॅसवर भाजून घ्यायच. कढईतमध्ये तेल टाकून भाजून घ्यायच आणि त्यात जरा अस लस टाकायचा आणि हे त्यात जरा चटणी टाकायचं. मीठ टाकायचं. आमचूर पूड टाकायचं. चॅट मसाला टाकायचा आणि हे मिक्सरला लावून घ्यायच. हे सगळं भाजून मिक्सर ला लावायचा आणि मिक्सर मध्ये एकदम असं एकदम बारीक बारीक करून घ्यायचं म्हणजे त्यांना चटणी सारखं खायला यावं. सॉसवानी खायला यावं त्यासनी आणि ह्याच्यात तुम्ही स्टोअर करून फ्रीज ला ठेवलात तरी चालते. सात आठ दिवस राहते. आणि अस चांगली राहत्या आणि मुलं खाता त्यांना कणी ते कुरकुऱ्या आणि हे चटणी दिला की नाही लई आवडीन खात्यात. मी माझ्या पोरग्याला असच करतोय. ट्राय करून बघा. लय भारी वाटत. लयच असं आवडीनें खात्यात. पोरगं तर माझं एवढं आवडीनें खातंय ते काय सांगायला नको... परवाच मज्जा झाली माझी त्याला म्हटलं, चपाती आणि भाजी खा. खाईत नाही म्हणला मी काय खाईत नाही म्हणलं तर मी आणि एक रेसिपी सांगतो तुम्हाला मी तसच केलं त्याला मग तीन चपाती तीन चपातीचं पीठ संपला.
ह हा ह छान झाले असेल मग
हा मग कसं केलं माहित आहे का त्या दिवशी त्यो आला आणि नाटकंच करायला लागला लई मी काय खाणार नाही. मला काय तर वेगळं पाहिजे. मला पैसे दे. कुरकुऱे आणणार आहे. कुरकुऱे खाणार आहे. मग आता ह्याला कुरकुरे तर खायच नाही.
हा होय चांगलं नसतं ते पण
मग आता ह्याला काय तर चमचमी तर करायचं म्हणटलं, जरा विचार केल काय करायचं? दहा मिनटापासून विचार करत होत मी काय करू म्हणून. मग चपातीचं पीठ दिसलं डोळ्याला. चपातीच पीठ मग ते मळलेलच होत ते. त्यात जरा ओवा टाकलो आणि जरा तीळ टाकलो. आणि जरा चटणी आणि मीठ जरा टाकलो. दुसरा काय मसाला टाकलो नाही आणि तसेच त्याला मळलो परत.
हा.
म्हणजे मिक्स होऊ परण मळून घेतल. मळलो आणि चपाती कसं करतो की नाही? लाटतो की नाही आपण? तसं चपाती वानी लाटलो. लांबडी लांबडी. असं चाकूनं कट करून घेतलं नूडल्स जसं असतं की नाही? तसं मस्त कट करून घेटलो. आणि तळलो त्याला. तळलो आणि तीन चपातीचे तळलो खूप चपातीचे पेटाचा आणि एक कडंला तेल गाळायला ठेवलो. ठेवलो मग त्याच्यानंतर आला की तो मला खायला दे म्हणून मग आल्यानंतर त्याला देऊन बघितलं छान झालंय म्हण मग थांब म्हणलं अजून जरा पाच मिनट तुला आणि मस्त करून देतो. मग त्या जरा चाट मसाला टाकलो तर तळून ठेवलेला आहे त्या कुरकुऱ्यात. चाट मसाला टाकलो. आणि आमचूर पोट टाकलो खालीवर हलवलो. गदा गदा आणि दिलो त्याला खायला. तेवढं आवडीन खायलता तर आणि आणि दे करालता.
ते छान लागत असेल नाय कुरकुरे टाईप?
लई मस्त, लई मस्त लागते. आता मी करून ठेवणार आहे. अं एक चार वाजता करणार आहे ते सगळं. आता मी अभ्यास करलोय अभ्यास झाला की थोडं करून घेणार.
हा हा.
करून म्हणजे त्याला डब्याला पण द्यायला लागतं मधल्या सुटीत.
हो होय आमच्या पण मुलगीला मधल्या सुट्टीत द्याय लागते काय तर डब्याला खाऊ वायला खाऊ.
हम् आणि वायला खाऊ त्या बेकरी आयटम काय द्यायचं नाही म्हणं मग घरात बनवलेलंच द्यायचं. नाहीतर फळं द्यायचं फळं त्यो त्यो डब्यात दिलेला खाहीत नाही
आणि रोज काय द्यायचं?
म्हणून ते जरा करून ठेवाव म्हणा लागलोय. आणि घरगुती ते बिस्किट बनवतात कि नाही? ते थोडं करून आणायचं म्हणा लागलोय.
हम्म हम् हम हो ते पण देतात की करून.
आणि थोडा नाचण्याचा लाडू पण म्हणा लागलंय. बघू काय काय होतय.
नाचण्याचे लाडू करताय व्हय.
काल रेसिपी कळल्या मला तेची, ट्राय मारणार आहे आता.
हा हा हा.
ते दळून आणणार आहे. आणि फ्राय करून बघणार आहे.
होय हा हा छान होईत असतात बहुते मग.
आणि मग काय म्हणता?
आणि काय नाही, स्वयंपाक वगैरे झाला मग तुमचा?
धुणं झालं, भांडी झाली.
हम् हम.
मग म्हटलं जरा स्टडी करावं. तुमचं झालं नाही अजून.
नाही आता सकाळपास ना पाच कॉल झाले.
पाच कॉल झाले. मग शेताकडन लोकं कधी येतात.
आता शेतात जास्त काय काम नाही आहेत आता सगळे आटपून झालेत काम फक्त हे करायचंय. पाणी वगैरे पाजाय लागतय असे रेग्युलर काय रोज जात नाहीत.
हम्म हम्म. मिस्टर तुमचा जॉ जॉबला आहेत का शेतीच करत्या त.
जॉबला पण आहेत आणि शेती पण करतात.
अ दोन्ही पण करतात का बरं आहे तुम्हाला शेतीय आम्हाला शेती बीती काय न्हाय.
चिरडोण मध्ये शेतकरी लोक आहेत खं तुम
म आमचं नाही ओ शेतीय.
हा हा हा आमची हाय भरपूर हाय.
अ तुमची तशी किती शती.
आमची दोन एकर आहे.
तरी कोणतं एकर नावावर इत गुंठा नाही हित जागा.
शहरात म्हणलं कमी असत्या जागा आशी
शहर नाही आमचं हे खेडच हाय.
हा हा तुमच हा हा मी बघितलंय ते कारण वा डेला आलेल तेव्हा मी तिथूनच जातोय.
हम् वाडी पण लांब होत असेल तुम्हाला.
आम्हाला नाही मी आम्ही इचलकरंजीला राहायला होतो पहिला. दोन वर्ष झाला आम्ही आमच्या गावी आलोय राहायला. माझ्या मोठ्या मुलगीला ज रा प्रॉब्लेम आहे तिकड इचलकरंजीत राहिल्यानंतर तिचं वातावरण तिला सुट होईना. मग डॉक्टर बोलले की ति गावाक च्या वातावरणात राहिला पाहिजे म तिजरा चांगली होईल. म्हणून तिकड च घर आमचं भाड्यानं दिलं आणि इकडे येऊन राहिलोय गावी. आता गावी आमचं घर बांधायचाय आस कच जुनं घर आस ते ना अस खापरीच तसल्या घरामध्ये आता राहिलोय आता घरबांध्या काढणार हाय हित हा.
असेल कि मग घर.
तिकडच हाय ते विकलं आता हिकडं बांधाय काढणार हाय आता पाऊस वगैरे चालू झाला की हे होते ना म्हणून थांब, हा तिथलं विकलं ते इचलकरंजीतलं. आणि आता हित बांदनार मग मी तिकडे जाणारच नाही ना आता आणि भाडे करू काय व्यवस्थित एवढं घर ठेवणार नाहीत स्वच्छता तेन आणि भाडे पण सारखं तटवाय लागल्यात. देत नाहीत त्यांनी महिन्याच्या महिन्याला सारखं मागायचं मग त्यांच्याकडं. ते आमचे सासरे नको म्हणाले, तसं काय डोक्याला तापच नको त्येव. त्याच्या वाटणीचे पैसे ठेवल्यावर आणि ते पैसेच येते की व्याज असं म्हणतात ते.
हम् हम ह.
ते भाडे करू काय सारखं द्याकी द्याकी करून मागायचं. दर महिन्याच अजून त्यांनी आता सोडून गेल्यात खर अजून दोन महिने झाला अजून पैसे दिले नाहीत त्या फोन पण उचल,
हम्म हम् हम्म.
म ते लई डोक्याला ताप. आमचे मिस्टर आहे कोणाशी काय बोलत नाहीत. लय शांत आहेत मग त्यांच्या त्यांना वसुली पण होणार नाहीत. आमचे सासरे जरा आहेत.
त्यांनी जरा बडबडतील रागा ना हा खरं मिस्टर एक. ते अक्षर पण बोलत नाहीत ते प् पप्पा म्हंटले मी आहे, तो प्रेंत होईल नंतर तुम्हाला काय होणार नाही ते. म्हणून मग विकलं ते. आणि मुली आहेत ना दोन मुलींच्या नावावर ठेवायचं. पैसे असं म्हणतात.
बरोबर आहे.
हम्म.
मग काय तुमचं काय.
आमचं काही शेती बीती काही नाही, आमचं घर आहे स्वतःच ते पण आम्ही कंबाईन राहतो. हॅलो एकत्र राहतो आम्ही एकत्र राहतोय. होय त्यात पण. जॉईंट फॅमिली म्हणजे दीराचा अजून लग्न नाही. सासू सासरं माझीकन मुलं माझा नवरा. हम्म
मी ज्यांना ज्यांना कॉल केलाय ते सगळे जॉईंट फॅमिलीतले.
काय नमस्ते तुम्ही सिंगल सतटायच ते बरं आहे.
आमच्यात कसं झालंय आमच्या सासूबाई पण नाहीय, सासूबाई माझ्या लग्नाच्या आधी. वारल्यात माझे मिस्टर मी आणि सासरे तिघच आहे, कोण नाही नंदूबाई आहेत. मुंबईला असत्यात त्या जॉब ला असतात त्यांना याला मिळत नाही.